हा
हा बोला की
हा काय आवडलं
हा चालू आहे बघा संध्याकाळी काहीत स्वयंपाक करायचाय
हा हा
तुमच्याकडे काय करायलाय मग
काय नाही बघा काय चालू आहे बघा आता मी पण स्वयंपाकाला घालणार जरा वेळानेच घालते
हा हा
आम्ही आज इडल्या करायच ठरवले
होय काय आज बरं स्पेशल
काही नाही रोजच खून खून कंटाळ आले चपाती भाजी नको झाली म्हणून
हा हा इडली करायचंय काय रव्याची करायलाय काय तांदवाची
करतात
हा हा तसं करताय
हा तुम्ही ह्याचा रवाज पण करता
होय रव्याचे पण करता येतात की
हा हा म्हणजे तेे दोन ते तीन तासांना आच्या आधी
हा दोन म्हणजे लगेच होते हो आपलं ताक असत की नाही ताक असलं की नाही जास्त म्हणजे हा तर भिजत घालायचं त्यामध्ये एक दोन तास एक तास जरी घातलं तरी पण भरपूर झालं एक तास भिजत घालायचं परत ते कणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी घालून म्हणजे मेडम करून घ्यायच ल पातळ पण नाहीेल घट्ट सर पण नाही असं करून घ्यायचं आपण इडलीला पीठ करतोय तसच कि तांदळाचं आणि मग परत ते घालायचं ह्याच्यात
मग ते म्हणजे जे भिजलेले पीठ असते ते परत आणि मिक्सरला लावते काय हय तसच चालू ठेव
हाय तसच इडलीला कणी हाय हे तस चालतय काय पण आपण जर उत्थाप वगैरे करायचं असला क नि रव्याचा तर काय करायचं ते भिजत खात ल्यानंतर एक तासानंतर ते पूर्ण मिक्सर लावायचं त्याशिवाय ते मग तापा वगैरे उटत नाहीत मग ते मिक्सर लावून झालं क नाही मग त्यात सोडा वगैरे घालून मग ते करायचं
हम्म हम्म हम्
सोडा वगैरे घालून मग उत्ता पोडतात पण इडली कसं डायरेक्ट केलं तरी पण चालते
हम्म आम्ही काही म्हणजे असं रव्याच कधी जास्त करत नाही केलं तर मग तांदूळ वगैरे हा आधी भिजून दोन दिवस आधी भिजून घालायच रवा आणि
चग हम्म हम्म
तांदूळ आणि जे उडदाच डाळ असते
हा हा उडदाची डळने तांदूळ
हा आदल्या दिवशी भिजत घालायच
हम्म प्रमाण प्रमाण कस आहे तुमचं ते
अ म्हणजे जर दोन पेला तांदूळ असेल तर मग एक वाटी किंवा जेवढं पेला घेतलेला असते की नाही त्यातलं हा अर्ध्यापेक्षा जरा जास्त पेला दोन जर दोन पेला तांदूळ असेल तर मग अर्ध्यापेक्षा जरा जास्त वाटी पेला त्याच पेल्याने मापून डाळ घ्यायच.
हा हा आम्ही पण तसच करतोय.
हा हा. दुसऱ्या दिवशी आणि आपण मिक्सरला लावत असतोय कनी त्यावेळी शिजलेलं म्हणजे रेशन जे काही शिजलेल भात असतय ते पण घालायच त्यामध्ये
हो काय
हा म
चांगले होतात त्याज्यान
होय ते फुगतात जास्त
बर काय आम्ही नाही घालत कधी म्हणताना म्हटलं आम्ही डायरेक्ट कसं नुसत उडीत डाळ पेला आणि तीन पेला तांदूळ अस घालतोय मग तेच मिश्रण वाटण करतय. खरं आम्ही काय भात वगैरे घालत नाही.
हा भात घातल्यावर पण छान होतय.
हा हा.
ह आणि म्हणजे इडली करायच असेल तर मग एक, दोन तीन तासात पीठ तयार होतय मिक्सरला लावल्यावर आणि त्याच पीठाच आपण तर आंबोळी किंवा उतापा पण करता येते आपल्याला जास्त आंब आंबल्यानंतर हा
हा हा.
मग त्याच्यासोबत काय चटणी आणि आपले बटाटे भाजी आहे ती रेग्युलर. चटणी वगैरे कस करताय तुम्ही?
मी खोबऱ्याचीच करते. मग म्हणजे जास्त पण खोबरं नाही घेत चटणी कसं करते म्हणजे थोडं खोबरं घेते आणि थोडं आपली फुटानेची डाळ घेते. आणि त्यात काय आलं, मिरची, लसूण आणि कडीप त्ता, कोथिंबीर हे सग मिश्रण करून घेते जिरे वगैरे टाकून, मीठ वगैरे चवीनुसार टाकून मिश्रण करून घेते. आणि थोडंस आपण नंतर ते घटसर झालेलं मिश्रण पाणी वोतून ते वाढवतो कणी एकदम मीडियम हा ते मग त्यात एकच चमचा अर्धा चमचा असं दही घालते. किंवा ताक एक चमचाभर असं सोडते. पण त्याच्यान टेस्ट छान येते असं आंबट असं लागतय नाई.
हम्म आम्ही ताक, दही तेन आस काही घालत नव्हतो आज तो ट्राय करून ते
हा हा. आम्ही घालतोय जरा कारण टेस्ट येते ना चटणीला
हा हा. आणि ते चटणी म्हणजे शेंग शेंगा जरी घातलं तरी पण भाजून शेंगा घातल्यावर त्याची पण चांगली चव येते.
होय होय ते पण छान लागतात भाज शेंगदाण्याची पण चटणी छान लागते. आम्ही शेंगदाण्याची चटणी जास्त करून ह्याला करतोय बघा आपला एकादशीचा उपवास असतोय ना त्यावेेळेस वरी बरोबर वऱ्याच्या भाताबरोबर आम्ही हा त्याच्याबरोबर शेंगदाण्याची च
हम्म छान होतय ते पण
आणि मिरची घालून करण्यापेक्षा कनी तुम्ही एकदा बुक्का वगैरे घालून ट्राय करा काय मस्त लागते ती चटणी तशी पण
होय काय? हा हा. आता बघूया ह्याच्या वट वट पौर्णिमेचं जेव पास असते त्यावेळेला आम्ही तेच खातो. त्यावेेळेला करून हा म्हणजे मी एक टाइम काय म्हटलं? पूजा करून आल्यानंतर न संध्याकाळी आधी दोन ते तीन वर्ष असं सोडत होतो की नी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सोडत होत मग त्यावेळेला रा त्रि हे वरीच भात त्यांनी जे सार असेस ते करून खाऊन मग झोपणार.
हा हा पण आमच्यात नाही चालत नाही आमच्यात नुसते फळेच खातात दिवसभर. दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना च जेवण. नाही तर वरीचा भात किंवा शाबू वगैरे कोण एक एक जण खातात सोडा.
म्हणजे ते कस आपण कशी पद्धत पाडल तसं ते कायम लाईफ टाईम तसच ठेवायला लागत हा मग? पहिल्यांदाच आमच्या घरात असं बोललीत की आत्तापासूनच एवढं काही कडक करायची गरज नाही अस म्हणताना मग द्याकाळी झोपताना काहीतरी खाऊनच झोपतोय. दिवसभर फळे दूध हेच असतय.
हो का? आणि मग
तुम्ही मग पूर्ण दिवसभर आणि हा फळेच खाते हा हा दुसऱ्या दिवशी सोडतेय काय
होय दिवसभर कनी फळ म्हणजे असं केळी दूध पगळत खजुर आंबा असंच काय तर खातात दिवसभर रात्री पण काही नाही जेवत किंवा वरीच भात वगैरे पण काय नाही त्या दिवशी पण रात्री काही उपवासना आणि जर हे झालेलं असत ता कस पित्ताच प्रमाण वाढलं लोकांच त्यामुळे लोक जरा काही तर खायलाच बघतात थोडं लाईटली जरा काना मग आमच्यात तर काय अजून म्हणजे माझी मम्मी त्यांनी खात त्यांनी काहीच खात नाहीत
हा हा
डायरेक्ट सकाळी नैवेद्य झाकून दहीभात खाऊन न उपवास सोडतात
हा हा आमच्यात आधी म्हणजे करता सोडा आमच्यात पण तसं पण आता आम्ही नाही करत असते
हो ह बरा घ्या ते कस त्रास होतय ना पित्ताचा मला तर कणी काय म एखाद मी असे अ पंधरवडा एखादस वगैरे करत नाही मी तुळशी ए चार पाच करते उपवास पण ते वर्षात चार पाच उपवास ते पण मला त्रास करतात ते केव्हा कधी तर करते कारण माझं एवढं पित्त असं मला पित्ताचा त्रास आहे नाही त्यामुळे क पित्तच होतेय जास्त मला काही नाही खाल्लं क पित्त होतय
हो उपाशी राहिले की होत नसलेल्यांना म्हणजे पित्तास त्रास नसलेल्यांना पण जरा काही ना काहीतरी त्रास होतस ते उपाशी राहिल्या म पहिल्या वर्षी मी केलेलो तसं दुसऱ्या दिवशी जेवायचं खरवनंतर ना मग जास्त अशक्तपणा पण आल्यासारखं तिने वाटाला म्हणताना मग पुढल्या वर्षापासूनतच केलो नाही दुसऱ्या वर्षीपासून संध्याकाळी मग काहीतरी असं खायचं फराळतेन करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी
ह हो हो
आधी आधीच्या म्हणजे आधीच्या बायकांचं खाण वगैर वगैरे ज वगैरे असायचं
होय आणि ते चांगल असायचं तो पौष्टिक वगैरे म्हणजे कसं आता दूध वगैरे कसं अस पाण्याच मिक्सिंग ते नव्हतं ते पहिलाचे दू म्हणजे जे काढून आणले की चांगला आकडी दूध वगैरे घट्ट सर असं तापवून लगेच ्यायचे काही जण आकडेच दूध प्यायचे काना सवय आपल्याला तसं जाते का बघा
नाही त्यामध्ये ताकद असायची ते आता स न होत
त्यांनी एक वाटी जरी दूध पिलं तरी त्यांना भासवायचं पोट टला शांत असायच आम्हाला कस कसल पण खावा ते पोटात रखरख क करक पाणी सगळं मिक्सच नाही दुधात पाणी ते डेअरी मध्ये आधी पहिला मिक्स पहिले ते घरातले मिक्स करून रीला घालतात डेअरीतले आणि पाणी घालतात आणि आम्ही आणि घरात
घरात आल्यावर राणी घालतोय त्यामुळे पंचवीस टके दूध पंचातर टके
नक्की पाणी असं झालंय होय होय त्यामुळे कसं आता अम त्यामुळे कसं आता लोकांच सग हे झा नाही तब्येवर परिणाम आरो सुधारत नाही कुणाच सगळ्यांचे बेगडं काही ना काही तर प्रत्येक माणसाला बघा कायत आहे
आहेच होय
आता केवढ्या केवढ्या लहान मुलांना शुगर बीपी वगैरे
होय होय दोन ते तीन वर्षांच्या मुलांना सुद्धा त्याचा त्रास चालू आहेेत
हो होय कित्येक मुलांना आहे अटॅक वगैरे किती झालेले आहेत लहान मुलांना अटॅक होन त्यांची डेथ होतय मग आता ल अस आई वडलांच्या समोर लहान मुलांचं असं झालं कसं पाहिचं अवघडा आहे जगात आता
आता सगळे दिवस वेगळे झालेत असंच म्हालागला
होय काय दिवसमानच वाईट आले
त्याच्यावरती उपचार पण आल्यात पण वेळ नसल्यामुळे काय करतात
हो आता बघा की अटॅकच एवढा जोरात त्याला आता मस्त सगळे उपचार आहेत पण अटॅक एवढा जोरात की जागच्या जागी परवा पण एक एखाद्या माणूस असं हे आणायला गेलेला म्हणा दूध आणायला गेलेला आणि रस्त्यातच अटेकून पडलाय मग म्हणजे माणूस विलास तरी कसा करणार नाही
हा वेळच नसल्यामुळे आधी कमीत कमी असं टकतेने येत होत त्यावेेळेला काय उपचार नसायचे त्याच्यावरती उपाय नसायचे आणि आता सगळं उपचार आहे सगळं हा एक पण वेळच नसत
वेळ नाही असंचऊ आता असंचणार आहे हे कलियुग ना कधी ना कधी तर संपणार आहे मग हे असं असं काहीत नियमित् कारण होऊनच संपत चालला आहे हे जगबुडी असेच होणार आहे
होय
हम्म चालते परत करतो घ्या तुम्हाला फोन
हा हा ठीक आहे
चालेल
मास आलेस ते